हॅलो.
कशा हाय?
मी मस्त.
होय का!
हा. काय चाललंय?
काय नाय निवांत बसलोय.
मी पण निवांत आहे. आता जेवले आणि बसले. जे तू जेवला का?
हम्म. नाय अजून तू?
हम्म, तेच की जेवून बसले आता.
होय. काय खाल्लं?
मिसळ खाल्ली.
मिसळ कशी बनावली?
हम्म.
मिसळ कशी बनवायची असती?
मिसळ सांगते. एक मिनटं
हा.
लिहून घे.
हम्म.
हॅलो.
हा काय काय असत मिसळ मध्ये मिसळ म्हणजे तेच का. त्यात अं वाटाणा, परत काय काय असतंय बाबा फ्लावर. बारीक करून असतय ती का.
नाही नाही मिसळ ती नाही ती पावभाजी असते.
होय का!
हां.
बर बर मग मिसळ मध्ये काय असते.
म मिसळ फरसाणा मटकीच्या आमटी असं असते.
भारी काम आहे. तुमचं बरं का मिसळ बीसळ खाताय.
सांगते बनवायची म पहिल्यांदा मटकी स्वच्छ धुऊन घ्यायची.
हा.
मटकी धुऊन घेतली कि मटकी म्हणजे मिठाच्या पाण्यात मुरत ठेवायची म्हणजे उग्र वास जातो
हम्म आणखीन
त्याच्यानंतर मसाला तयार करा
आपण वटाणा वापरू शकतोय का?
नाही
म मटकीच होय
हा
मग काय काय ठिकाणी मूग, वाटाना पण वापरत्याती की.
नाहीत वापरत
वापरत्याती बरं तू वापरल्याल सांग
ती गरीब मिसळ आहे मग अशी
बरं सांग
म म्हणजे जी ऑथेंटिक असते ती फक्त मटकीनच बनवली जाते आणि अं मसाला करता करायचाय तर मग पण काय काय करायचं? एक हे घ्यायचं खोबरं अर्थ खोबर घ्यायचं खिसून
का वाळकं?
वाळकं
हम्म बरं बरं
वाळक खोबरं घ्यायचं खिसून त्याच्यानंतर अ लसुून म्हणजे भाजताना ह पडतं किंवा काप करून घेतलं तरी पण चालतं पण काप फिरवताना मिक्सर मध्ये परत अवघड पडतं. मोठे मोठे कत तसेचं राहतात हा बारीक होत नाहीत
हम्म बर बर मग खिसुनच घेऊ का?
हा खिसून घ्यायचं त्याच्यानंतर कांदा कांदा कापायचे दोन कांदे मोठे मोठे कापायचे एक टोमॅटो कापायचा एक लसूण म्हणजे आल्याचा तुकडा एक चार-पाच पाकळ्या लसूण घ्यायच आणि काय आ ते ह सगळं मसाल्याच ह आहे कोथिंबीर घ्यायची जिरे
हा
अ आणि सुकी लाल मिरची असते ना ती घ्यायची दोन सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या एका तव्यात आपल्याला हे सगळं मस म्हणजे हे जे साहित्य भाजून घ्यायचंय मग एका तव्यात तेल टाकायचं तेलात जिरे टाक कायचे जिरे तडतडले की अ आल्ल्याचे तुकडे आल्ल्याचे तुकडे टाकायचे लसूण लसणाच्या पाकळ्या टाकायच्या त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकल्या टाकल्या की अ म्हणजे थोडस असं भाजून घ्यायचं त्याला सोनेरी रंग येई पर्यंत त्याच्यानंत
कशाला कशाला सोनरी रंग
त्या ह्याला लसणाच्या पाकळ्याला आल्ल्याला त्या ते टाकलं की आपण खिसलेलं खोबरं होत ते टाकायचं तेलात त्याला पण असं थोडा सोनेरी रंग आला कि कांदा टाकायचा जो मोठ्या मोठे दोन कांदे चिरलेले मोठे स्लाइस केलेले ते टाकायचे त्यानंतर टोमॅटो टाकायचा
हा
टोमॅटो टाकल्यानंतर पूर्ण असं भाजून घ्यायचं त्याला म्हणजे असं अ
त्या सगळं जे आपण घेतलंय त्याला सगळ्याला भाजून घ्यायच तेलात
हा आणि त्याच्या नंतर मग कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि पर आहे हा सगळा मसाला परतायचा
हा
परतला की मिक्सर ला फिरवून घ्यायचा आता जी मटकी होती ती एक पातेल घ्यायचं थोडस तेल टाकायचं तेलात बारीक चिरलेला कांदा घालायचा अ म कडीपत्ता घालायचा कडीपत्ता घातल्यानंतर मटकी घालायची भाजायची मटकीचा कलर थोडासा असा व्हाईटिश झाल्यानंतर अ पाणी वताय सॉरी हळद टाकायची हळद टाकल्यानंतर पाणी वतायचं पाणी वतल्यानंतर अ पाणी ओतलं की मग काय करायचं हम्म उकळून द्यायचं म्हणजे जेवढी माणसं आहेत तेवढं पाणी हम्म
मटकी भाजून घ्यायची ना पहिल्यांदा
हा
किती भाजायची म्हणजे
सांगितलं की रंग म्हणजे असं रंग व्हाईटिश होतो किं रंग चेंज झालेला दिसतो आपल्याला मग रंग चेंज झाल्यानंतर हळद टाकायची हळद पूर्णपणे मिक्स करायची मटकीत आणि पाणी वतून द्यायची च ते सगळं झालं कि मग आपण काय करायचं आता जे मसाला बनवला आपण म्हणजे ती पेस्ट बनवल्या
हा
म ते कढई घ्यायची कढई त तेल टाकायचं तेल टाकलं की तो मसाला टाकायचा मसाला टाकला की त्याला तेल येपर्यंत असं भाजून घ्यायचं.
हां.
हम्म भाजून घेतलं की मग अ धन धनेपूड, जिरेपूड
धनेपूड म मीर आपण ही वापरतोयच की काय बर कोथिंबीर मग तरी पण धनेपुड टाकायची?
नाही. तरी मसाल ती मसाल्यात वेगळं पडत ना हम्म धने फोडणी, हम्म धनेपुड हा. धने पूड, बेडगी लाल मिर्च, जिरे पावडर हे सगळ टाकायचं, गोडा मसाला टाकायचा थोडस, आणि तिखट म्हणजे मिसळ अशी जरा तिखट बनवायला चटणी टाकायची जास्त दोन तीन चमचे.
आणि हे सगळं झाल्यानंतर मसाल्यात त पूर्ण सगळं भाजून घ्यायचा. अ म्हणजे लो गॅ कमी गॅस वर भाजून घ्यायचा. नाहीतर मग फुलगॅस असला तर मसाले करपतेेत, हे सगळं झाल्यानंतर ती मटकीच जे पाणी उकळलेलं आणि ती मटकी होती ती त्यात वतायची. पूर्ण शिजवून घ्यायचं आणि शिजवून घेतल्यानंतर काय करायचं? अं
काय करायचं?
पूर्ण शिजवून घेतलं ना आपण कि म्हणजे अर्धा एक तास उकळायचं कारण अ आपण जी सगळे मसाले टाकलेत ना
हा ते भाजायला निट.
हा हा ती पूर्णपणे असं अ म्हणजे मसाले पा असं पाणी वेगळं अन मसाले वेगळे नाही झाले पाहिजे एकत्रच मिसळलं पाहिजे सगळं. आता अ आता बटाट्याची भाजी करायला घ्यायची. कारण आपण पुणेरी मिसळ बनवतोय मग पुणेरी मिसळमध्ये मटा बटाट्याची भाजी इकत बटाटे उ
आय क्की तुला माहितीय म्हणजे मी आतापर्यंत जितक जितक मिसळ खाल्लीय का नाही म्हणजे साताऱ्यात पण भेटती बग, परत कोल्हापुर च तिकड पण पुण्यातलीच मिसळ अशी भारी लागते कारण तिप्पट मिसळाला वेगळाच टेस्ट येते.
हम्म बरोबर.
तू कुठली कुठली खाल्ली आतापर्यंत मिसळ?
पुणेरी.
म्हणजे तू एकाच ठिकाणची खाल्लीस होय?
म्हणजे घरी बनवत मी बाहेर नाही खाल्लेली कधी.
होय का मी खाल्ली आहे बाहेर, पण मला ती सगळ्यात चांगली पुण्यातली पुण्यामध्ये गेल पुण्याला गेलेलो का नाही मधी तवाच चांगली वाटलेली पुणेरी मिसळ.
हां हां.
आणखीन काय काय ऍड करायचं?
बटाटे शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर तेल ओतायच एका कडईत उभे उभे चिरलेला कांदा, मिरची भाजून घ्यायची, कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता टाकल्यानंतर धनेपूड, जिरेपूड थोडीशी टाकायची, हळद हळद टाकायची.
हां, आणखीन?
हळद टाकल्यानंतर मग बटाटे टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची.
मग बटाट्याची काय भाजी बनवून घ्यायची का त्या हेज्यात ॲड करायची.
भाजी बनवून घ्यायची. आणि नंतर वाढ नंतर वाढताना काय करायचं? भाजी वाढायची पहिल्यांदा डिश मध्ये त्याच्यानंतर फरसाणा त्याच्यानंतर ती आमठी केलेली ती टाकायची आणि झालं अशी कराय अ काय?
अशी असते होय?
हां
मी बटाट्याची भाजी पाहिल्यांदाच ऐकलंय, पण बघ तो ट्राय करून बघ तूप कशी होतीय.
हम्म, चालतं.
तू बनविलेली झालेली ना चांगली?
हो, झालेली.
हम्म, चालतय मग मी पण बनवतो आणि मग तुला सांग कशी होती? बाकी काय मग?
काय नाय, चल आता काम आहेत मला ठेवते.
हां